आवाज येतो का? हॅलो. हम्म, हम्म काय करतेस.
काय नाही आहे की, घरीच काय.
हम्म, कॉलेज.
कॉलेज नाही, आता कॉलेजच ऍडमिशन चालू झालंय. ऍडमिशन करून आलोय, अजून चालू व्हायचंय.
कोणत्या इयर ला.
एम-ए-सी सेकंड ला.
एम-ए-सी सेकंडला काय, कुठे घेतलेस ॲड मिशन.
ॲडमिशन न्यूय अ, न्यू कॉलेजला कोल्हापूर.
हा-हा म डेली अप डाउन करतेस.
अ डेली असं नाई, कॉलेजवरती म्हणजे काय जास्त. अ पेपर्स वगैरे तेन असं काय तरी टेस्ट वेगैरे असलं तरच.
तसं चालतं का तिथं. म तेच की तसं अलाऊड आहे होय ते जागा मी
हां हेके अलाउड.
पण तसं मला फक्त ए एक्जामला जात आता येईल अस, पण ते मला कोल्हापुरात म्हणजे मैत्रिणी काय म्हंटल्या, हा कि नसेल म्हणून. मग त्यामुळं ते आमच्या टीचर च्या ओळखी येणार होती इकडे, ईश्वरपूरला घेतलंय इकडं. मग मी पण आज ॲडमिशन करायला आले होते.
हां-हां ईश्वरपूर कुठे आले तिथं. फिज अ ट्वेल थावजन होती. फस्ट ईयरला. इस्लामपूरला काय हां, मग लय लांब आहे की गं तिकडून. काय जवळ पडतंय. हॅलो.
हां, आगंम
होय कणी, आवाज येईना कट व्ह्याय लागलाय, रेंज. हा, होल्ड झाला असे
होय होत असेल.
हां हां.
त्यामुळे होल्ड असुदे बाकी काय नही तेच. हां तू किती म्हणजे फी भरलीस?
मी बारा, बारा हजार भरली.
फस्ट ईयरला आणि आता पण?
आता फस्ट ईयरला भरल्या हां, टोटल टोटल एकेचाळीस हाय आणि आम्हाला ती शिशुवृत्ती त्यानं कट हुत्या नाई.
आं मामं मामंच पण येतं, आकरा हजार होत ति अं मागच्या वर्षी, बाकीचं काय नाय म्हणजे व आ आम्ही ऍडमिशन करताना पाच हजार भरले, आणि नं तर सहा हजार भरले, झालं इत
हां. हां मला पण आता तशी जाय आकारा बारा पर्यंतचाय. हां.
हम हम मला काय वाटलं, कोल्हापुरात सगळ्या कॉलेजसना चास्त फी असेल वाटल गं मला. आणि एक एक कॉलेजेस मदी कसं असतं कीं प एक एक कॉलेजमध्ये कसं असतं, की पयला सगळी फी भरुन घेतात, म्हणजे सपोज चाळीस हजार असले, तर चाळीस भरुन घेत्यात. अन् नंतर म शिशवृत्ती भेटल की, नंतर रिटर्न देत्यात असाय.
होय होय तसं पण हाय होय.
ह्म त्यामुळं मग मी इकडचं घेतलं, जाऊदे म्हटलं.
हं शिशुवृत्ती आपल्याला फस्ट ईयरला बीस बी. एस. ई ला तर कुट त मिळालेली, ती फक्त कॅन्सल झाली होत.
हं नाई भेटत, पण आमच्या ह्या कॉलेजमध्ये भेटत्या. म्हणजे आता आम्ही जे एक्झाम फी भरली ना, चौदाशे रुपये भरलेले आम्ही तं सेकेंड सेम च्या वेळेस चौदाशे भरलेली, फर्स्ट सेमिस्टरची काय आलेच नाही. सेकें कंड सेमलाचं चौदाशे भरले होते आम्ही एक्झाम फी, तर लगेच आम्हाला आठ दिवसात आम्हाला चौदाशे रुपये रिटर्न आले. हो आले की, भेटलेय आम्हाला ते.
हां हां.
बाकी कशी येस?
हाय बरी ये, तू?
हं हो बरे, तुमच्या इकडे पाऊस?
पाऊस भरपूराय.
हां, तू कुठ राहतेस?
अ इकडं, अ ऊपरी साईडला, ऊपरी रेंदाळ
हां हां आता मी इश्वरपूरमधे इथय बघ इथे पण भयानक मोठा पाऊस पडाय लागलाय.
होय काय? आता सकाळपासून आमच्या इकडे पण काय नव्हता, आता जरा जरा बारीक आहे.
इथे खूप मोठा पडाय लागलाय.
होय काय? बसमधे आहेस काय?
हो बसमधे आहे ती, ह्याची बस हाय ना. आपली ए सी वाली.
हां ए सी वाली हं हं.
हां त्यामुळ त्यामधे बसमधे दंगा नसतोय, पुन्हा जास् त, बाहेरचा आवाज येत नाही, ते कसं बाकीचे असतात ना, ते एकदम खडखडखड आवाज येत.
होय आवाज येतोय, हं हं जुन्या बसचा ते बरोबर हाय. -
अगं ते जुन्या बसमधून येणारं होते, ह्या बसला तिकीट जास्त य ना. अं मला वा-वाठारला उतरायचं आय, मग वाठार- ला ईश्वरपुर ते वाठारं पंचवीस रुपये ये आणि हे छत्तीस रुपये ये.
होय-
हम्म नाही म्हंटलेस तरी बघ ना किती, अ आठरा रुपयाचा फरक पडतो, पण अ त्या बसची वाट बघायला आणि गर्दी खूप असत्या अगं चढ त्यांना ना, सगळे बॅग वगैरे ओढतातत, काही तरी फाटतं वगैरे असं होत आणि म्हटलं आधीच लेट झालय घरी जायला, हीचं बस घेऊया म्हटलं.
ऍडमिशन झालं काय मग?
हो केलं आत्ताच, अ ते त्यासाठीच आले होते. अ म माझे काय मीच सरांना अ पाच हजार भरायचे होते.
हां हां.
मग जरा फायनान्शियल म्हणून मी चार हजारच भरले, सांगून आले.
होय काय.
हम्म.
बरं बरं.
बाकी खाद्य पदार्थ ते काय, खातेस की नाही?
हं हं ह खाद्य पदार्थ खाते की. काय असं पावसामुळे गरम-गरम भर भजी वगैरे असलच आवडतं, का बाकीचं खात नाही.
हम्, तुला बहीण पण एक आहे का ग?
होय आहे की ग, ती ट्वेल्थ ला ये आता.
हां हां आणि भाऊ?
भाऊ पण आहे, तो पण आतास आठवी ला गेला, एटथ ला ये.
ह्म.
तो पण अकॅडमीला आहे, इथं गावामध्ये.
कोणत्या गं?
अ राजमुद्रा करिअर अकॅडमी, म्हणून आहे हम्म.
अ ती ह्याच्यासाठी काय एम पी एस सी, यु पी एस सी?
हो बाहेरचे स्कॉलरशिप्स पेपर्स होते तिथे. एम, पी, एस, सी. यू, पी, एस, सी आपले स्कॉलरशिप जे, या आपल्या रेग्युलर स्टॅंडर्सला असतात ते स्कॉलरशीप
लवकर तयारी करायला लागलोय तेच
होय, हे नवोदय वगैरे पण, हा बरोबर तेच की, नवोदय वगैरे पण असतय तिथं कॉलेजमध्ये.
चांगलंय हाय, कसं ते योग्य वेळी योग्य मार्गदर्शन झालं की अ, मुलं लगेच पुढे जातात मग
होय, आणि सैनिक स्कूल पण आता त्यांनी नवीन पॅटर्न न केलाय सैनिक स्कूल म्हणून.
हा
त्याला पण भरपूर विद्यार्थी आहेत, आता अकरावी, बारावीचे पण आहेत.
मग तू रेग्युलर का जात नाहीस कॉलेजला?
रेग्युलर नाही अग, घरात पण हे करायला लागतय. घरकाम पण असतय, त्यामुळे नाहीच हे होत आणि मी वर्क फ्रॉम होम पण कराय लागलय ग
कोणतं?
घरीच की आता, बसून काय करायचं म्हणलं मग आता जॉब बाहेर पडता तरी येणारच नाही म्हटलं मग.
मग वर्क फ्रॉम होम कोणत करतेस?
डिजिटल नेटवर्किंग हेच की आपलं साध कॉलेज मध्ये विद्यार्थिनी आहेत ग.
काय काम असतंय ते?
ते काय अजून तरी नक्की मला समजलं नाही हाय, खरं अजून म्हणजे आता मी म्हणजे आता जस्टच, जॉईन झालोय त्याला.
हा, हा मग त्याला काय फीज वगैरे भरून जॉईन व्हायचंय का?
अ, म्हणजे ते आपण बिझनेस स्वतः करणार असलो तर मग फीज वगैरे आहेत. हम्म, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असत्या काय, काय त्यांचं काय त्यांनी सांगतात ते करायचं, तेच त्यांचे सेशन असतात पहिला ते इन्फॉर्मेशन सांगतात सगळे, तेवढं असतय.
म्हणजे तू अजून काम सुरू केलेलं नाहीस का?
हा नाही अजून सुरू केलेलं नाही, हळूहळू सु सुरू होणार. असेच की घरा, घरी बसलेले वर्कर्स म्हणजे जी काम, कामाची ओढ असतीया म्हणजे पैसे मिळ ची, इच्छा ज्यांची असते ना त्यांना फक्त आहे ते.
म, त्येच काय म्हणजे आपण फी वगैरे भरायची आहे का? त्यासाठी
त्यासाठी नाही, असंच म्हणजे नाही, नाही. आपण जेव्हा, आपल्याला गरच पडेल कनी तेंव्हा त्यावेेळेला भरायची ती. असाय ते.
म्हणजे, म्हणजे भरायचेय का?
नाही, नाही नंतर म्हणजे आपण जे वेळेला बिझनेस ओपन करेल त्यामध्ये असं नंतर हाय ते भरायची.
म, ते कंपल्सरी आपण बिझनेस ओपन करायचंच काय?
हा, हा तेच की आपण शिकल्यानंतर आपण स्व ता, बिझनेस तयार केला तरच असाय.
तरच होय. आणि मग तेच मी पहिला हे करत होते. म्हणजे सहा महिने कॉलेज संपल्यानंतर ना, म्हणजे आपलं कॉलेज काहीतरी मार्च ला संपलंय ना. अ म मी लगेच जून पास तो ना जॉईन झालंय. अ एम बी बी एस, बी एम एस चे फॉर्म वगैरे भरायचं हो ते म मेडि कल ऍडमिशन चे फॉम भरायचे ते जॉब करत होते. मग इचल करंजी मध्येच भेटला होता. त्यानंतर काय झालं की सहा महिने केला मी. नोव्हेंबर पर्यंत. मग ते इलकरांजीच ऑफिस ना कोल्हापूरला शिफ्ट केले. सरांनी. मग सर मला बोलत होते. ते डे अ डेली तुम्ही कोल्हापूरलाच या. पण मला डेली अप डाऊन जमणार नाही ना.
होय इलकरांजीकडून.
वाढव मी जायचे सोड कोल्हापूरला. आठवड्यात दोन तीन वेळा जायचे कोल्हापूरला. काम करायला. पण त्यांनी गाडी खर्च त्येन पण देत होते. पण डेली नाही जमणार ना. आठवड्यात न एकदा दोनदा ठीके. महिन्यात ना हार्डली मी पाच सहा वेळा जायचे ग. म ते ठीक होत. पण डेली नाही ना जाऊ शकत. म त्यामुळे मी नाही बोलले. मग ह्या डिसेंबर मध्ये ना दोन डिसेंबर पासून मग एका इंडस्ट्रीज मध्ये लागले. टेली अकाउंटिंग ला.
हा हा. टॅली वगैरे झालंय होय तुझं?
नाही झालेलं माझं. ते कस हा म ते मला त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट केलं. मग त्यानंतर, म्हणजे मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर मला शीक वलतर माझी घेनेम कपॅसिटी चांगलंय. मी लगेच कॅप्चर करू शकते म्हणल. म तेनी मला दोन दिवसात म्हणजे, बाकी काही अस म्हणजे त्यानी शिकवत बसले नाही. डायरेक्ट असं आलं ना की देत होते. म्हणजे हे असं करायचं नुसता सांगत होते. म जरा चार पाच दिवस हाताकलून गेल. म्हणजे विचाराय लागत त सर हे असच का? तसच का? हे बरोबर आहे का? असं विचारायचे. मग जर बरोबर झालं ना. मग मी हे करायचे. अ म नंतर सवय झाली. म आता येत सगळ. आता नाही म्हंटलंस तर सहा महिने पूर्ण झाले.
हा हा टॅलीचं म्हणजे काय काम असतंने नक्की?
अ बिलिंग करायचं. अ हेच अ म्हणजे टोटल तीन फमय. सेल बी पर बिल बिल मारायचे. अ पार्टीला बिल करून द्यायच. परत पार्टीचे दुसऱ्या पार्टीचे काय आपण पर चेस केलेल असत. त्यांचे बिल येतात. ते आपला काउंटिंग करायचं. मंथली बँकस स्टेटमेंट असतात ना. अ ट्रान्सफर केलेले. पेमेंट आलेल गेलेल. म ते वही मध्ये नोट डाऊन केलेलं. त्या वहीची आणि आपली बँकेची स्टेटमेंट आपली कमप्युटर मधले, टॅली मॅच करायची. हम्म ते सगळं असत.
ते बिल्डिंग वगैरे प्रिंट माराणे ते सगळं तुझ्याकडेच असेल
होय
हम् तरी पण किती नाही म्हणेल तर किती पगार आहे महिन्याला
तर मला तरी आठ हजार आहे ग पण कस आहे ते कट तेन होतात आणि कॉलेजमुळे एके एकदा एक्झाम ते असले ना की सुट्टी टाकते ना मग त्यामुळे ते